हो, चहा घेणार का? हा.
चालले पंढरपूरला.
तू चालली काय? नाही गं! हो.
येऊन फिरून.
कधी चालली?
दिंडी निघू राहीली नं? आता दादा.
आज?
हा.., दोन-तीन दिवसांनी निघणार आहे वाटतं?
हौ का?
हम्म.
बर, तु तू चाललीय का आज? कोण-कोण आहे सोबत.
पाहू आता, कोण सोबत असलं तर, आमचं काय जमतं ओ! आमाला नाही जमायचं.
हा, हो का?
नंतर जावू, आपण आळंदीला.
कायमच त कापूस फुटल राहातो काय
कापोस किती कर मला या वर्षी
मागणज
किती बॅगे
सहा
जाऊ?
तुमच्या
आमची तनचये -
भाई माांगड आ जाय म यंदा साठ रुपये पाशर घेत काय गण बाया
नाही नाही पनासस रहित
तुमही कण कमलाव यंदा?
बर आहे बाई कमीत जाऊ द्या कायला त्या काण
कुठ ला?
गाव शातातच जवळच्या- जवळ
बारी वई म
हम्
माहिती गवळेत कोणी आजे हव ना?
जवळच्या जवळ कोणी नेऊन नानून घालास काम नाही राहत.
आमच्या सारखे लवकर जाईन गाऊ शकतत
हा
हम्म
ह
जाव तेच होईल मग आता काय? हा भाव पाहिजे फक्त.
हा मग मस्त पैसे तुमचे
हा
हम्म
ह
ह
ठेवाचा ठेवाचा द्यायचा बेभाव मधी
हा मागच्या वर्षी ते झालंत.
तुम्ही आम्ही सांगत झाल ना ना हम् सारखाच भरला होता वाटत
हव.
किती बॅगे होत मागच्या वर्षी?
मागच्या वर्षी साडेचार.
हॅव का? आमच्या वि सावा तेव माय.
होव का?
हम्म. जेवण झाले का?
हा आत्ताच झालो.
माझं बी झालं काम आवरलं म्हणटलं चाला आता
शकाय आज
उघडलं जो बाद लावाला
गवळीत का?
संजितां ते गेल्या शाळेत.
हा. तुम्ही काय करू राहिल्या?
आम्हाला जाण शेतात बादलावाला.
कुडं?
घाऊ शतात.
होव का? काही जास्त बाद नाही.
कुड?
आम्ही कुंंदडीत लावलं ना थोडंच बी लागलं मला इकडं काय माहित बाई मग आता.
हा.
आज बरडात गेलता का तुम्ही?
बर्डात गेलोच नाही ना मी.
आज चालल्या का मग?
हा.
होव का आम्ही भी पहुं आता येऊ.
गावशात लावण झाल्यार पोऊ जाऊ ना, बर्डात चक्कर मारून आमच्या डुकरांन उखरेल म्हण ते भुईमूग.
बई.
हाव ना.
सगळं खाल्लं काय मग?
प पास सहा सऱ्या खाल्ल्या म्हण पडिता कडून.
कोण म्हणे?
योगेश काकाच म्हणे तुमचे.
हव का. मग आता घ आपल्या सात आठ दिवस झालेस आसन ना? होव का. बरं बर.
एशियन का मंग आळंदीला?
कायच जमत.
जाऊ ना, तुम एकदां जाईल ना तुम्ही?
हम्म एकदच गेले मी.
पंढरपूरला गेल्या असते आता तर किती मजा केेली बाया ना.
मग पंढरपूर कसं आहे, म गई दूध काढून देत नाही ना ग त्याच्यामुळं
हा तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय.
हा. दुधामुळ कुढच नाही जाता येत.
हा. ते तीनचत दिवस राहतो.
तीन दिवस का?
मग आळंदीचं?
हा. पण ते कापसाच दिवसातच येत ना. हाव.
फिरून यायचं दरशक मंग.
बरं.
पाहू आता पुडच्या पुड जमत क नाही जमत.
तुमची पंगत राहते बाई तुम्हाला जाना गरजेसच राहत.
हा हा पण या वर्षी काय माहिती आता.
म्हणजे करणं नाही का?
आ?
करण नाहीय?
जास्त लागणार वर्ष म्हणा.
हा. तू मागच्या वर्षी नव्हती गेली ना?
ते गेलती सगळी, मी नव्हती गेली. बसनच जाणे आता. हम्म.
भरबाई लोक भि निगत नाही टेम्पूचं भाड सगळं भरणं लागतं परत.
तेच ना मग बस न आणखी कमी भाडं राहत.
हा आणि आता ते अर्ध तिकीट काढलं ना त्याच्यामुळं अजून कमी लागन.
हा तूम काढलं ते.
मी कुठं जाते काणू बसन, म्या नाही काढलं.
अ हम एखादा गरज पडती काढून घ्याल पाहिजे होत.
हम्म कुठं जाते काणू मी.
माझ्या मम्मीन काढेल पण आणलंस नाही ते घरी.
कोणाकडय ते.
त्या माणसाकडंचे ते जिढ काढेलं होत तीढ. ईढ आली नव्हती तिन माणसं तिकडं.
हा हा. आणाय पाहिजेन मग कमी लागतं न तुम्हाला भाडं आळंदीला जाणच लागतं दरवर्षी. होव का?
बर.
पाऊस उघडला का?
चालूये.
जाऊन देतोकणी नई आपल्याला.
कायमाहीत अजून आठ तारखे लोक सांगेल तो.
होव ना तारखेची तारीख वाढूच राहिली पहिली सहा म्हणे आता आठ झाली.
आज काय तीन तारीखे का चार कानु.
आज चारे ना.
अजून चार दिवस.
हाव ना.
बाद बुद लावून घे तवर मग पाहु उघाडल्यावर.
हा उगून येईन तवर.
लई गवत उघाचे बाई पाणी चालूचये.
हा ओ लई वाढून जाणारे.
आता पाणी उघडल्यावर आठ एक दिवस तरी उघडावा पाहिजे.
आता येऊन जाय म्हणा नंतर मग उघडलं पाहिजे.
हा. पडत नव्हता पडत नव्हता ना एकदम झडग लावून
हाव.
ठोक पाणी पाहिजे.
हाव.
गौत उगत नाही काही नाही.
हम्म शेतकरला आल तीकुन भी अन् नाही आल तीकुन भीये.
हा. काही काही ठिका नाही मुसळधार झाला आपल्याकडे तरी बरंय.
हाव.
ढगफुटी झाली.
हाव. काही काही इकड लय नुकसान करतो.
हम्म. जयाचं चालू झालं की नाही कानू.
तर अमक्या लग्नी काय ते ना
घरीय का ते आता.
हा घरीच
हो का काय करेल की आम्ही त आज
काय मा त्या मिरच्या जोडाला बाय येणार होत मग येतात नाही काय त्यांच्याकडें
आज का
हम्म.
तिथं म्हणे आता संपलं म्हणे
नाही हादनचा एक थोडा भारी आता
हा आता वरच्या पावसान चांगला आला असं
हम्म
बरं भाव पाहिजे होता ना पण
हो ना साडेतीनच गेले त्या
चार पाच असल्यातले भारी बाई.
हम्म
निघांक य दोन चार क्विंटल
हा
हो का
सात आठ क्विंटल निघाल पाहिजे म्ह
झाले ना
हम्म
निर्भर झाल्या सध्या
हो बी भरलं ना त्याच्यात आता.
हम्म.
हां
सगळं आवरलं
हा
हम्म
काका आले का मग काकाला जेवण आहे मी जेवले
मग
हम्म.
अजून चारा पाणी करणं पाणी पाजणं शेण टाकणं.
भरपूर काम मग अजून गईचा आवराव लागतो तुम्हाला
हा. काही नाता का का गई पाारजन पाणी मेशीन फेकन जा डुूनंगडीन
हा.
होऊन जाइल
बरण बाई काही काही बिझनेस पाहिजेस बचत घाटात बस न त्या ना
होव ना त्याच्या माला नव्हतं करायचं ये पण ते काय म्हणे हे न केल्याशिवाय कुठलंच मानधन भेट घणार नाही म्हणे म्हणून म डोकं घातलं म्हणजे मोबाईलच नाही राहत ना माझ्याजवळ मग
हा कार्या अँप च का
हा म्हटलं जाऊ दे तिकडे घाण
हम्म
मग ते म्हणे मानधन भेटणार नई म्हणून म्हटलं अरे देवा चला मग
जाऊद्या मग बरं झालं ना
हा
हम्म.
ते येता जाता येता जाता अन किती- किती दिवस येत नाही, त्याच्यामुळे लक्ष नाही राहत.
हा ते आलं का आपण पाहत नाही लवकर, आपल्या वाटतं आलंच नाही.
हा जव्हा पाहिल तव्हा येईल नई रहात अन, जव्हा नई पहात तव्हा येईल रहातं.
तसच राहतं मग..
झालं बरं झालं झडग्यात आलं ना.
हा..
उचललं पाहिजे फक्त बयानं.
हा मग असचं फोन करून सांगायचं आधी.
हाव का?
हम्म..
हे लाकू पाटे एकी जणीला पाच करायचे का बदलून बदलून.
तर दहा पंधरा मिनिटं गॅप जाऊ द्यायचा. मग दुसरीला करायचा किंवा मलाच करायचा.
हा हा हा.. तसं चालतं का मंग? बरं.
चालन मंग करा कोणाला तरी आता.
बरं बरं.
हम.
हा ओ झाली... मीटिंग झाली